हॅलो
शुभ सायंकाळ
सुुभ सायंकळ सुभा शंदकर
शुभ संध्याकाळ नाही ना जेवण नाही झालं आणखी स्वयंपाकच बनतोय आज उशीर झाला मशी मध्ये कामं निघाली की मग
हा हा ह ह ह हो का काम तर चालूच राहतात आपल्या का मला
हम् हो ना हो ना हो ना तुमचं झालं जेवण
नाही ना चालू आहे आमच्याकडे स्पेशल आयटम आहे रेडी बनवते
कसे बनवता हो बिल्डिंग मी खूप ऐकल पण कधी बनवलं नाही.
आंब्याचा रस असला की करायची धिरडे छान असतात मुलांना पण चांगली.
अच्छा बर बर कशी बनवतात त्याची रेसिपी तर सांगा जरा.
बर नाही येत तुम्हाला.
नाही कधी ट्राय नाही केली मी त्याच्यामुळे
उद्या संडे हाय उद्या करा सांगतेो मी ज्वारीचं पीठ असेल ना तुम तुमच्याकडे ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि हरभऱ्याचं पीठ
कशी घ्यायची त्याची
आता एक वाटी गव्हाच
हम्म
नाही आता ज्वारीचं पीठ घ्यायच त्याला चाळून वगैरे घ्यायचं व्यवस्थित आणि दोन वाट्या घ्यायचं ज्वारीचं पीठ
अच्छा
ज्वारीचं पीठ दोन वाट्या गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ पण चाळून वगैरे व्यवस्थित घ्यायचं ते एक वाटी घ्यायचं
बर
हरभऱ्याचं त्याच्यापेक्षा अर्ध हरभऱ्याच्या डाळीचं पीठ हा अर्धी वाटी अर्धी वाटी घ्याय ची आणि ते तिन्ही मिळून मिक्स करायचं थोडस घट सरच करायचं आणि त्याच्यामध्ये लस तनई व जिरे असतात ना हा वाटून टाकायचे मीठ टाकायचं
अच्छा बाकी तिकट वगैरे काहीच नाही
नाही नाही हळद टाकावी वाटली तर टाकायची थोडीशी पिवळेसे आवडत असतील तुम्हाला तर हळद टाका तिखट वगैरे नाही टाकायच ते रसासोबत खायचे असतात ना
अच्छा अच्छा अच्छा
हा बस रसानी धिर ते
ते काय लाटायचे का मग कसं करायचं
पीठ पातळ असते ना
अच्छा मग ते दोषण्यासारखं
हा दोश हो दोश दोशा सारखंच पीठ म ते एख वाटीन टाकायचं फुलपात्र असेल तर फुलपात्राान दोशाच्या तव्यावर टाकायचं आणि मग ते थोडस झाकून ठेवायचं पुन टाकायचं पीठदोशाला झाकायची गरज पडत नाही पण ह्या पिठाला झाकून ठेवावं लागतं र झाकून ठेवायच एक दोन मिनट झाकून ठेवलं ति लगेचच ते वापलं जात त आपलं क तट टायचं हळूहळू दोशासारखंच त्याला पलटी करायचं पलटी करून थोडं हा पाटिमा साईड भाजली इ मंगंग त्याच्यासोबत पाकमाची साईड थोडी भाजली तर पुन्हा ते काढून घ्यायचे का पेपर वर दुरडीमध्ये थोडस
बर बर बर बर सोपे मग बनवायला
पण खूप जमत काही वेळेस बिघडले की बिघडले असं असतं याच खूप कमी लोकांना जमत तरी पण क्वांटिटी हा
गे क्वाांटट वस्थित घ ज ह थोड फार चक ला के च
सुकतच मग थोडं इकडे इड झालं ऊस बििसबिनस काय ते म्हणतात ना ते पण नाही चालत
एकोणीस वीस पण व्हायला नाही बापर हा हा हा
त्याच्यात
बर बर बर बर बर
तूो नव ना सॉरी हा तेच मुलांना फार आवडतं आमच्या
बर
त्याच्यासोबत पहिल्या वेळेस करत असाल तर मग त्याच्यासोबत भात केला पाहिजे तशीच ते एक भाजी केली पाहिजे
अ ती मसूरचीडाळ असं काहीतरी करतात वाटत नाही का
हो हरभरीची डाळ नाही डाळ कांदा डाळ कांदा केला तरी चालतंय हरभऱ्याची डाळ मसुऱ्याची डाळ कोणती एखादी भाजी करावी लागते आणि ते मला दाखव व्हायचं
बर बर बर
ह
त बघे आता काय करल सग खातट तर पणत
हो ना हो ना
विचारून करा नाहीत बनवायचं ना आपण एकटूनच खायचं मग
नाही नाही नाही त्याच्यापेक्षा मुलांनी खाल्लेलं हो ना तेच त्याच्यामुळे एका वाटीच करा एक वाटी गव्हाचं पीठ ज्वारीच पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये बस होत
बरोबर बरोबर नाही तर परत दर्डे हा हा नाहीत मग त्याच्यामध्ये पोर नाही खाल्ली की मग त्यांच्यासाठी चपात्या करा
हो ना हो ना नाही नाही आवडी ना आवडी ना खातील मुलं सांग सगळ्यांना खूप आवडतं आणि तुमची मुलंही खूप आवडीने खातील
ब बर खू
त आवड णार नाही
बर बर बर बर बर
हम्म तुमच्या इकडे काय बनवते काही सांगा आम्हाला बनवू मग
स्पेशल काही नाही बघ असंच आता काय स्पेशल सांग तुम्ही विचारा कशाच आज काही नाही काळ्या हर ह हरभऱ्याची रस्साभजी ब च्या गेल्या अ सायं सकाळी हे पाणीपुरी बनवली होती पण पाणीपुरी व भागत नाही परत मगं पाधचं पीठ मिळून पात
हम् ह हा ह ह आणि पाणीपुरी कसं करता
पानीपुरी म घरीच बनवते सगळं म्हणजे चिंचच चिंच गुळाचं गोड पाणी करते पुदिन्याचं तिखट पाणी करते आलू बारी बिजू घालून उकडून घ्यायचे पुऱ्या पण मी घरीच करते
पुऱ्या पण घरीच आणि पुऱ्याला काय कायकाय साहिते कारण पुरे नाही सहसाहा वििकत अनंतात
पण ते विकत एकदा दोनदा काय झालं त्या ज्या पुऱ्या स्टोर करत त्या बॅग म अस तेल दिसू लागलो वरती तेव्हापासून ते अन्नच बंद केलं कि म्ह रियूज केलेलं तेल जर देत असतील तर आपल्या मुलासाठी घातकही ना त्या गोष्टी
हो ना हो ना
क आपल्याला म्हणून म मी घरीच किंवाडीमार्टला भेटत बघा पुच कट नाही नाही मी एका ठिकाणी राहत होते तिथं तर आम्हाला पाणीपुरी भेटतच नव्हती तर आम्ही पुऱ्यासहित घरी बनवत होतो रवा आणि माहत थोडा मिक्स करून भिजून ठेवायचा थोडं मीठ टाकून आणि त्याच्या पुड्या इतक्या छान होत ते आपण पुर्यानं विचारत असतोय नाही
हा हा ह ह बर बर मी करून बघल त्या उऱ्या कधी नाही केलेल्या मी ह हा ह ह
ल तर आजल्या दिवशी करून ठेवायच्या पुऱ्या
हा हा हा ह आधीच पुरे करून ठेवायच्या थोड्या एक्स्ट्रा पण करून ठेव तरी समजा राहतात
तर चालते आता मी तसच केलं आज पुऱ्या बनवल्या उद्यासाठी ठेवल्या उद्या दही पुरी करत य त घरच्या घरी शेवपुरी दहीपुरी अं पुरी चाट काही बी बनवता येतं ना म्हणून मी पुऱ्या तोळून ठेवल्या आजच
हा हा हा हा हो ना हो ना
एक डबा भरून ठेवायचं हो मुलं आवडी न खातात आणि परत हेल्दी आहे ना असं नाही की बाहेर खाऊ घालायला बा घरचं किती खऊ देत मग
हो चांगलं आहे ना ते आणि आपल्यालाही थोडसं चेंज होतं काहीतरी
मला तर रोजही पाणीपुरी दिली तर मी खाईल बाबा
हा
रोजही म्हणजे मी गेले आठ ोडचली हो जवळ जवळ एक पन्नास तर पुऱ्या तळल्या होत्या मी तेवढ्या संपवल्या त्या दिवशी रविवारी
हा
आणि आज परत पन्नास तळल्या त्याच्यातल्या आता अर्ध्याच्या वर संपल्यात आता उद्या दहीपुरीला कसं जास्त लागत नाही
हा हा हो ना हो ना दही कसं वापरता गोड दही वापरता ना
हो दह्यामध्ये थोडीशी साखर टाकते. अ काळं मीठ टाकते आणि थोडंस आपलं साधं मीठ टाकते ते फेटून घ्यायचं एक एकदम छान
हा हा हा हा ह
ते टाकून अं थोडं टाकू वाटलं टाकलं बीटरूट कांदा सगळं आपल्याला जे टाकू वाटेल ते टाकायचं घरी खायचं असल्यावर चाट मसाला, लाल मिरची पावडर, हे सगळं टाकून इतका की छान दहीपुरी तर म एकदम मस्त अशी तोंडामध्ये दही दही होतं एकदम प्लफी प्लफी.
हो ना, हो ना, बरबर. चालतंय मी बनवून बघते. बघा ना आ धिरडे तर एवढे सुंदर झालेत ना. म्हणजे असं उलतन पण ना लावावं लागत नाही त्याला धिरड्याला इतके छान पलटी व्हायलेत ना. मी एकच वाटीचे एक एक वाटी, एक वाटी नाही का ते इडली साठी मोठा बाऊल भेटतो. त्याचा एक बाऊल आणि अर्ध बाउल गव्हाचं पीठ आणि त्याच्या अर्ध तांदळा ज्वारीचं हे म डाळीचं पीठ हरभऱ्याच्या. इतके सुंदर झालेत ना माझ्या ह आधीच्या वेळेस जरा बिघडले होते चिटकत होते पण ह्याच्या त्यामध्ये इतके सुंदर झालेत असं. उलताना लावलं की नाही की पलती पलटी व्हायलंय.
हो पण माझ्यासाठी मी उद्या बनवणार म्हणजे
हो ना हो ना आता माझ्या आईकडेच काही दिवसाखाली बिड बनवले त्यांनी तर बिघडले होते ते उठलेच नाहीत, उठलेच नाहीत खूप परेशान झाले. हो हो हो होतात ते एकदा बिघडलं की बिघडलं. काही च त नाही एवढे सुंदर घर व्हायले. बघितलं तरी माणसाला खाऊ वाटे खूप जास्त तसं.
पण ना लसण टाकलं का पोरं खात नाहीत त्याच्यामुळे लसण नाही टाका वाटत.
नाही आणि चव पण लागत नाही. रसासोबत खाल्ल्यावर.
असंय का?
तो लसण पण चांगला असतो. मुलांना पण लसण गेलंच पाहिजे पोटात. हो कररून
हो करून बघल मी आणि आणि क उद्याच करल कुणी खाऊ न खाऊ मी आणि माझ्या मिस्टरांसाठी बनवेल मी
हा हा ह हो ना मुलं एखातीर ना एखाद्या खातर
पण आ्हीोघं खऊ वावडीने देवाला भी होऊन जात पण उद्या अमवशाय वाटतं ना जमतात का करायला हो हो हो हो
एक हो चालतंय उद्या काय त्यांना एवढं
नाही ना मग आता आंब हा मला आता आंब्याची सोय कर लागल आंबे संपलेतम
मी त्याच्यासाठीच खास आंबे घेतले काल की सकाळी मुलं म्हणाले सारख आणि आंब्या आहेत तोपर्यंत ान वाटतात ते पाका
बर हो हो हो हो बरोबर बरोबर चालत चालते मी करेल तुम्हाला ळवेल हा चालेल ओके चला आभार धन्यवाद हो धन्यवाद धन्यवाद